हेडफोन पाहिल होता मला
हा बोला ना काही नाही बसली
कटून जाई हा
काय म्हणत बोला ना
काय नाही ग तू येणार होती माझ्याकडे
अ पाऊसच संपत नाही हो कठ्या जायची होते एवढी थंडी वाजते मला आंगबिंग भरून आलंय मध्येच थंडी वाजते हजार लागतते
हो का दवाखान्यात जाऊन ना मग
आता एक गोळी घेतली मी दुपारी
अगं दवाखान्यात जायचं इंजेक्शन घ्यायचं डॉक्टर इंजेक्श शिक् दिलं का बरं वाटतं मग
व एका टाइमाला तू पा पाचशे रुपये डायरेक्ट
अगं मग काय झालं पण मग एकदाच बरं वाटत ना
शंभर रुपयाच इंजेक्शन चेक करायची फी वेगळी शंभर रुपये आणि गोळ्या औषधे तीन चारशे रु असं असत
मग करून घ्यायच ना
बघेल आज तर जर नाहीच वाटलं बरं तर मग जावच लागणार काय करणार
त मलाही बरं नव्हत होत मग मी गेले ना पैसे
हा ते तर आहे पण मग आता अजून माझ हे नाही झालं काही नाही झालं पैसे नाही अजून माझ्याकडे यावेेळेस पोराने पैसे नाही टाकले
कावर
टाकणार होता त्याचा काही पेमेंट झाला नाही मग टाइम लागला यावेेळेस
का का
म्हणून मगळेस माझ्याकडे काही स सेंग ठेवली नाही मी उडवून टाकले हा त्याच्यात ती एक पपो बाई आली होती मला म्हणे पाच हजार रुपये रे म्हटलं मला दवाखान्यात जायला पाचशे रुपयाे नला पाच हजार रुपये कुठून देऊ
हा
हा मग
पण दवाखाना तर करावच लागल ना बाई
तेेतय बघते आताजून आजच्या दिवस गोळ्यांच हे घेऊन घेते उद्या उद्या परत पोराला फोन करते सांगते की भाऊ पैसे टाकतो का नाही ते चार पाचशे रुपये तरी टाक दवाखान्यात जाऊन येत म कारण मलाच उभं राहण मलाच करणय ना सगळं कोण पाहिल माझ्याकडे मी एकटे असते एकत कोणी बोलावलं तर मम्मी जाती आता स हा आता सांगितलं मी त्याला तो बोलला की मग जेवण काय बनवू बनव नको मी भाजी पाठवून देतो दुपारची जर पोळी असेल ते नान मागवत होत बा आपल्याला ते नान बिन काही चालत नाही त्रास होतो आपल्याला रात्री मग आता माझ्या ताकदच नाही उभं राहायची मी एखादी भाजी मागून घेईल.
मागून घ्यायचं.
आता काय करणार तेवढं. खाऊन झोपून घे आजचा दिवस काढाल उद्या जाईल दवाखान्यात
येऊन जाय माझ्याकडं मग आरामाला इकडं.
तुमच्या इथे चालता नाही ते मला जाऊ द्या. आताच मी ते अ लिक्विडच पाणी नसत का ते काय निळ्या कलरचा ते घेतलं आणि झोपली परत.
काय ना.
आ ते इलेक्ट्रॉल इलेक्ट्रॉल बोलतात.
हा हा हा ह.
त्याच्याने थोडस जरा बरं वाटायला लागला.
ते पण चांगलंय ते पण घ्यायचं.
हम्म! ओ आर एस प्याची बाई पहिले पण ते पण पन्नास रुपयला एक झालं. ते काय परवडायचं नाही म्हंटलं ते छोट्या पोर लिंबून निघासा खरखर करतो.
हा ते आहे मला.
मग मग सकाळ पाासून काही जेवायला नव्हतं मॅगी आणली. मग काहीतरी दोन पुढे एक मॅगी आणली मग ते शेजारच्या बायका आल्या मग आपण कसं खाणार मग त्यांना सगळ्यांना थोडी थोडी वाटीत दिली. मलाही काही राहिलीच नाही. मग म्हटलं जाऊ दे बाई त्या पण आपल्या कधी आडी अडचणीला येतात. काम करू लागतात नाही का मग म्हण. जाऊ दे देऊन टाकावी खायच्या वेळेस कोणी आलं तर काय करणार.
हा तेच आहे.
त्याच्यात ते छोट पोरग येऊन गेलो त्याला मी काल सांगून ठेवल होत. मी तुला बोलवेल बोलवेल मग त्याच काहीतरी काम होत आलं ते. म्हणें असं म्हंटलं भाऊ थांब देते करून. मग तो पण किती वेळ होता एवढ्या वेळ तो तो बसलेलाच होता परत आता चक्कर मारून गेला. सात वाजता जातो म्हणे अभ्यास करायचा आहे मम्मी ओरडेल. म्हणलं ठीक आहे जा जाऊ घ अभ्यास करून परत. त्याला पायला तो परत गेला आता बाहेर येतो म्हला थोडा म्हंटलं ये. आता ती थोड्याने त पोर घेऊन जाईल.
हा.
ते पोर येतील आता बाहेर बसतील त्यांच्यामुळे करमणूक होऊन जाते. दिवस निघून जातो. पण मग ते शाळेत गेले का मग टाइमपास नाही होत माझा.
हम्म म काय इकडे येऊन जाय ना मी तुला तर सांगती येऊन जा.
यायला काही नाही हो येईल मी मला थोडसं बरं वाटव द्या मग ये.
बरं.
तुमचं काय चाललं तुम्ही तुम्ही बरं आहे का?
हा बरी मी आता बरी.
आले का तुमचे पोरगी जावाई कोणी?
पोरगी जावई येऊन गेली पोरग पण येऊन गेलं.
हा. मग आता तुम्ही जाणार आहे का? त्यांच्याकडे राहिला बिला काही.
हा मज आवा तर लागलच ना तिकडे बोलवताय पोरग जाऊ नल मग दोन चार दिवस
आता येणार असेलणार रस्ता बंद नाही ना
ह रक्षाबंधनला येणार येणारे ना रक्षाबंधन हा पोरगी पण येणार आहे ना
अच्छा अच्छा चांगलं हाय चांगल हाय मला वाटलं येते का नाही ते आता म्हणून
नाही मग येणार आहे ना पोरगी पण येणार आहे ना
तुमच्यात पण देतात का पोरींना काय काय काय काय का पैसेच देऊन मोकळ होऊन जाता
नाही आता जसं कोणी पैसे देत कोणी गिफ्ट देत जसं लागल तस आता पोरग तर पैसेच देत माझं
अच्छा अच्छा चांगलं पैसे कामात येत गिफ्ट कोणाला पटत नाही पटत आवडत
हा गिफ्ट तर नाही म्हणा--् देेतात पण पोर आणता हम्म.
काय म्हणता?
काही नाही स्वयंपाक करायचं आता पोरं काय आणताय भाज्या
तुमच्या इथे पण आणतात ते का बाहेरूनच अच्छा सगळ्याला सेल लागत बाई पण काय खा हॉटेलवाल्यांना काही सेल लागत नाही नाही का ते काही देत नाही आव त्याला एक और एक दुसरी भाजी फ्री
तिकड आहे ना बाई त्या कोणच्या गावाला ती एक अ मासेवर एक डिश वर एक डिश
हा ती मावशी ना ती ती अशी ए आजी बनवते अशी ती अ काहीतरी आहे बाहि ती कुठ तरी हा तिने काहीतरी ऑफर ठेवली होती
जिथ वाढदिवस होत तेव्हा तीने एक डिश वर एक डिश फ्री
सेम डेश ना पण हा ब सेम हा सेम डिश किं कशी खाणार जास्त लोक असेल तर चालत
हा.
आणि ते कुठेतरी एक कासा निघालाय ना ती एवढी मोठी थाळी घ्यायची काहीतरी आणि एक फॅमिली जाती असं काहीतरी आहे बाई रील्सवर पाहिलं होतं मी पण त्याला खूप जास्त लोक लागतात बाया तेन जातात बाय वगैरे असतील ना त्यांच्यासाठी चालेल ते पण ते जेवण रात्रीच असतं असा व्हिडिओ वगैरे काढताय हा रात्रीच तर नाही पाच पण मग दिवसात इथे मजा नाही
बचत करतात काय बोल हा नाही मग आता जायला तर काही नाही
पण मग रात्री यायला आंधरली लांब येती
ह
हम्म आपली आपली गाडी नाही असेल तर ठीक आहे फॅमिली सोबत पण मग फॅमिलीला जास्त लोक लागतात आता मी बाईक का बाईक आपण बाईक आहे बायकांसोबत माणस पाहिजे रात्रीची
हा ते तर आहे
का ते तुम्ही सखी म्हणच खूप पण भेटले होते त्याच काही आणलं हो
नाही बाई
हा ना त्याचे अजून एसयर झाले नाही ना तेू पण आहे ना
हा आहे ना
काय उन्हाळ्यात जायचं होतं स्विमिंग म दो च बा म ऐ तेण माझ्या पोरी जमल माझ पोरग येणारे ते त थांबाई माझ्या घरी अ कायती आता जावयाना वान होत ते होतं अधिक मास लले बाईकांनी हो केलाना आल्या नाही काही नाही
अगमाला ना ते अ रुमाली रोटी शिकायची ग भारी तर राहते
अह त्याला ते मोठं हे लागतो
नाही नाही नाही लचचे रुई अ जैस सॉफ्ट लच्छेदार परराठा है तर तो इतका भारीक पराठा म्हणजे काय करता माहि ठी का त्या पराठ्यामध्ये इतका मऊ आणि नरम मऊ मऊ राहत त पराठा च
हम्
काय करायचं मैदा घ्यायचा मैद्यामध्ये थोडंसही टाकतात आणि त्याच्यात दोन अंडे फोडून टाकता आणि बेकिंग सोडा टाकता
हा
तर ते पाहिलं होतं मी तर ते इतके भारी मस्त ते लावता चौकरी पोळी लाटतात आणि वर परत त्याला कॉर्नफ्लावर आणि तुपला होता मध्ये
आणि का त्याच्यामध्ये जर आपण ते गार्लिक क असेल आपण तर लसूण एकदम तळून घ्यायचा बटरमध्ये अ एकदम परतवायचा तो तो लसूण तळलेला असतो ना तर बटरमध्येध्ये हे करायचा रगडायचा मग ते काहीतरी गार्लिक तयार होतो आणि जर त्याच्यात भरल तर गार्लिक बटर नान पण तयार होईल ना
हा
मग तसं पण करून बघू शकतो आपण
हा तस करू शकतो
बघावं लागेल कसंय काय मग हे करावं लागेल तिथं दोन तीनदा बाहेरच खाल् पण ते बाहेर नुसत ते बटर नान गार्लिक नान सांगित का वतून ते ना एकदम बारीक तळून येतात आणि टाकून देतात आणि बटर बद बद असत सगळं पतपत मग ते घशात खरखर होतो
सुनेवा ते ना अस
करू ना आपण तुम्ही आल का माझ्या घरी आपण करू
हा ना
ब या तुम्ही मग मी सगळे मला सांगा काय काय सामान लागत करू आपण मी सगळी तयारी करून ठेल तुम्ही या कसं लाटायचं ते तुम्हीच लाटा मग
ह सल ठव का हा बाय बाय